हॅलो
आवाज येतोय का?
हो येतोय येतोय माझा येतोय का?
हो याेतोय
पर्यटन स्थळा विषयी बोल गुड इव्हनिंग
पर्यटन स्थळा विषयी बोलू बोला किंवा मग तुमची आवड पण सांगू शकता तुमचा आवड तर एखादा पदार्थ
तु पर्यटन स्थळा, स्थळा विषय बोलतो
ठीक के बोला णा
पर्यटन स्थळा साठी फिरण्यासाठी खूप खूप जागा असे ना, जशी आपल्या महाराजांचे किल्ले, किल्ले शिवनेर किल्ला वगैर गेर अस ते बघण्यासारखे खूप काही त्याच्यात
हो
आणि आपले रायगड किल्ला राजगड किल्ला कि किंवा जंजिरा किल्ला इकडे बघण्या सारखं खूप काही आणि एवढे मोठे किल्ले नाही आपल्या शिवाजी महाराजांनी व आणि त्यांच्या मावळ्यांनं जिंकलं म्हणजे ते गर्वाचीच गोष्ट आहे किती मेहनतीने जिंकली असे त त्यां ल माहिती आपण साधं फिरायला गेलो पावसा पाण्याच तर आपल्याला किती अडचण होती तरी त्यांच्या रोज यान जाणं असायचं तिथं परत पर्यटन स्थळ म्हटलं तर कोकण भाग हा एक नंबर येतो पर्यटन स्थळा साठी
हो फिरण्यासाठी कोकण भाग हा सगळ्यात बेस्ट आहे पावसाळ्यांमध्ये पावसाळ्यात कोकणात खूप छान वातावरण पण असतं थंडावा पण असतो आणि बघण्या ते पण सर्व हिरवागार परिसर असतो तिकडे
हो सर्व हिरवं गार परिसर असतो परत समुंद्र वगैरे खूप असत तिकडे जवळ जवळ दोन ते तीन समुंद्र कोकण भागातच या त्या मरा आपल्या महाराष्ट्रात तर राहिले ना मु बाकी मुंबई वगैरे येत्या. आणि आणि आपला नाशिक जिल्ह्यामधला हरिहर किल्ला खूप मस्त आहे. पर्यटनासाठी नव्वद डिग्रीचे जवळ जवळ नव्वद डिग्रीचे जवळ जवळ हे राहतात, पायर्‍या प्रत्येक पायरी चढायला खूप अडचण होते म्हणजे असं. रिस्की पण आणि तेवढी मजा पण येतात.
हो नाशिक जिल्ह्यामध्ये पण भरपूर फिरण्याचे ठिकाणे बघण्यासारखं ते पण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जसं. एक वेरूळ म्हणून पण एक ठिकाण आहे. तिथे पण लेण्या आहेत. त्या लेण्यापण बघण्यासारखे भरपूर पर्यटन तिथे येतात बघण्यासाठी.
हो तिथे गेलो ना पण मी हरिहरपाशी पाहिले खूप मस्त वातावरण. वातावरण वगैरे . धुक बी खूप मस्त राहत्यात.
परत तिथे प्राणी वगैरे. तसे तिथ सर्व सूचना दिलेत.
हो प्रत्येक पर्यटन स्थळावरती सूचना वगैरे दिलेल्याचं असतात. ज्या गोष्टी, तिची भीती असते.
हो म्हणते त्या सारखे. कारण मी सांगण्याचा प्रयत्न केलाय सावधान राहा. या गोष्टीपासून आणि आपण पण त्या गोष्टीपासून सावध राहून. मग का आनंद घेतला पाहिजे त्या गोष्टीचा
बाकी ज खाण्यामध्ये. कोणता पदार्थ आवडतो तुम्हांला?
आणि मध्ये फळ, फळांमध्ये का. आसे.
नाही फळांमध्ये नाही, रेसिपीमध्ये कोणता पदार्थ आवडतो?
आपलं खिचडी भात, मसाले भात आणि अशी बटाट्याची भाजी वगैरे आवडतात. हे बटाटची भाजी बनवणं खूप सोपं आहे. आपले बटाटे कापायचे फक्त, चटणी म्हटल्या बटाटे कापायची किंवा उकडून घ्यायची, आणि आपल्या तेलात परतून घ्यायची वरून छान मीठ मिरची टाकूनं. करायची. त्या सोबत बाजरीचे भाकर मिठ तर खूपचं छान लागते.
हम्म बाजरीची भाकरी परत आपण भाजी सोबत छानच लागते
हम्म बाजरीची भाकर म्हणजे असे तीन पोळ्यांन बरबर एक बाजार भाकर म्हणजे आपण चार तीन चार पाय खाली पोट भरत नाही तेवढे याका बाजरीेच बा बर त परत चविष्ट वगैरे लागते
तुम्ही करता का भाजी वगैरे कधी ट्राय केली का करून बघितले एखांदा पदार्थ
काय काय?
एखांदा पदार्थ क बनवून एखांदा पदार्थ करून बघितलाय का कधी ट्राय केलंय का?
हो केलाय ना मसाला भात केलाय
कसा केलाय?
त्यासाठी आधी कांदा चिरला, बटाटे चिरले व मसाला मीठ मिरची घेतली आणि आधी प तेल टाकलं, थोडं तेलात मग कांदा परतून घेतला मग थोडं पाणी वतल वरून ते आणि बटाटे वगैरे कापलेले टाकले, शेंगदाणी टाकली त्यात एक ग्लास तांदूळ घेतला. थोडा आधी उकळून दिलं ते सर्व पाण्यामधले पदार्थ. त्याच्यानंतर तांदूळ टाकले तांदूळ नंतर आपलं कुकर पॅक केलं अह कुकर नंतर अ तीन सिट्ट्या झाल्यानंतर ते कुकर उघडलं व भात तयार होता तो आणि चविष्ट लागला तो भात आणि परवा सोयाबीन चिली पण करून बघितली इथली सोयाबीन चिली आधी गरम पाण्यात उघडून घेतली आणि त्यासाठी आपलं हा त्यासाठी आपल्याला सोयाबीनच हे लागत आपल्याला सोयाबीनचा सॉस लागत अस म्हणजे वड्यात हो सोयाबीनचा सॉस आणि मसाला वेगळा लागत होय.
हो चिली सॉस लागतो, रेड सॉस लाग तो
तो सॉस आणल्यानंतर आधी सोयाबीन उकडून घेतली त्यानंतर काय आपलं अह काय म्हणते शिमला मिरची वगैरे काय असेल ते पदार्थ तयार करून घेतले हो
हो.
त्याच्यानंतर ते सोयाबीन वडे आपले याच्यात सोयाबीन सॉसमध्ये हे करून घेतल्या का म्हणते आपले सोयाबीन मसाल्यात सोयाबीन मसाल्यात उकडून घेतले ते अह अस पण म्हणजे जसे ठेवतो ना तसे सोयाबीन तसेच लाल मसाला राहतो सोयाबीनचा त्या मसाल्या बरोबर तळून घ्यायचे त्याच्यानंतर ते असे कुरकुरीत होत्या त्यानंतर आपल्या ते शिमला वगैरे राहत ना आपण भाजी बनवत तर जस भाजी त बनवायची ते आणि त्यात आणि त्यात आपल्या हे टाकायचे सोयाबीनचे जे वडे काढले राहत असतना ते सोयाबीनचे वड्या टाकायचे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, मीठ टाकल्यानंतर आपला तो सॉस असतो ना सोयाबीन सॉस तो सॉस टाकायचा व कालून घ्यायचे ते आणि कालवल्यानंतर आपली सोयाबीन चीली तयार होते त्याच्यावरून आपल्याला कच्ची कोबी वगैरे टाकून घ्यायचे. ह कच्ची कोबी वगैरे टाकून घ्यायची.
कच्चा भाजीपाला त्याच्यावरती टाकाय लागतो.
आणि कच्च्या भाजीपाला टाकला नाही तरी चालाल, पण टाकलेवर अजून सोबत चव वाढते त्याला.
म्हणजे तुम्ही दोन तीन पदार्थ ट्राय केलेले तर.
हो दोन तीन पदार्थ ट्राय केलेले, अशे मोबाईल मध्ये बघून बघूनच केले ट्राय.
हो हो काहीतरी करून बघितल्यावर पण छान असत. आपल्याला माहित पण काहीतरी करून बघितलं ते पण चांगलं असतं. आपल्याला पण माहित होतं. घरी कोण नसेल तर बनवून पण खात येत.
हो तेच.
आणि बाहेर पण गेलं तर ते बाहेर पडल्यानंतर पण रूम वरती राहिलं, हॉस्टेल वरती राहिलं तर कधी कधी बनवून पण खाता येत. तर मेस लावण्यापेक्
हो ते बरोबर आहे, मेस मध्ये एवढं चांगले पदार्थ भेटता का नाही भेटत्याल सांगता आपण, मग आप आपल्याला जर का आवडचे पदार्थ घ्यायचे आप आप घरची घरी बनवून खालेल हे बर आणि असे बी हॉटेल मधले खाणं म्हणजे हेच हानिकारकच राहतं थोड.
हो बाहेरचं खाणं आता हानिकारकच आहे.
घसा वगैरे बसना वगैर काही अडचणी असेल किंवा खोकला वगैरे आजारी पडण्याचे चान्सेस आहे त्यापेक्षा घरला आपलं प्रॉपर ऑइल आणि ते यूज करून बनवलेला भारीच असतो.
हम हम.
हो. त्यातस पाहुणे आले तर ते पोहा बनवणंी खूप सोपं ते येतात.
हो पोहे पण बनवता येतात झटपट बन खायचं म्हटलं तर सोपं.
हो सोप पदार्थ तो त्यात काय एवढ टाइमपास हो नाही दोन ते पाच ते चार सहा मिनिटं लागत. आपण पोहे भिज पोहे भिजून घ्यायची. तिथे आधी, थोडासा काव वर अ घ्या च. तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा कटलेला. त्याच्यानंतर आपण पोहे म हळद मीठ चवीनुसार आपल्याला थोडा गाड गोडवा लागत असत तर थोडी साखर टाकून घ्यायची दोन तीन दाणे व ते कढईत टाकून कालून घ्यायचे. पोहे तयार होतात आणि वरून वाटलंस कोथंबीर आणि लिंबू मिक्स करून अजून च वाढ दिसते ना.
सारे असेश पदार्थ हेत भी
हो हो
होम
बाकी है घरी काय चालूये आता सध्यात
हम् हम् ह्म घरी काही नाही सर्व आता बागेचे शेंडे वगैरे मार नाही येत चालू
जे ही द्राक्ष बागाच काम चालू हे
हो हो द्राक्ष बागेचं काम चालूल सध्या
ओके ठीक की चालेल मं
हम् हम्